हॅलो
हा नमस्कार ताई!
नमस्कार! काय चाललंय.
काय चालूय कशा आहे तुम्ही?
मी मस्त आहे. तुम्ही कशा आहे?
मी बरी आहे. तुम्ही कधी आला ट्रिप वरून तुम्ही फिरायला गेला होता ना?
हो आले दोन दिवस झालं.
अच्छा कुठे कुठे गेलात तुम्ही?
गेलेलो गोव्याला.
अरे वा! छान मग तुमची माहिती सांगा मला काय कसं आहे गोवा फिरण्यासाठी
लय बेकार आहे.
कुठे बी जावा फिरायला देवाला पण गोव्याला नका जाऊ.
का बरं असं काय झालं तिथं?
आहों तिथं जेवण वगैरे व्यवस्थित नसते आणि एवढा प्रवास करून जायचं मग तस पॉईंट पण नाही तिथं म्हणजे आहेत बघण्यासारखे पण प्रत्येक ठिकाणी तिकीट वगैरे घेतात. आणि जर आपल्याला वगैरे पोटभर असेल पाणी व्यवस्थित असेल तर बर वाटत ना जर तेच व्यवस्थित नाही भेटल तर मग काय काय अर्थच राहत नाही त्याला. आणि आपल्याला कस मिठाची सवय असते खायची आणि तिथ चपातीला तेल नाही मीठ नाही आणि महागाई भरपूर तिकड लय महाग महागाई असते आपल्यापेक्षा.
पिकनिक पिकनिक पॉईंट आहे त्याच्यामुळ असणारच ना.
हो आणि अ त्यात विषय कसा असतो की आपण समुद्राच्या काठी रूम घेतो नाय मग समुद्राच्या काठी म्हणलं की कि मग लच महागाई असते तिथं जास्त
बरोबर
मच्छीच तेवढी स्वस्थ असते जराशी
पण मग ती प्रत्येक जण नाही कोणी नाही खात कोणी व्हेजिटेरियन असत
हो आणि एक तर ताट आपल्याकडे अडीचशे ला भेटत ना तिथं तीनशे, साडेतीनशे, चारशेच्या आसपास असते. आणि आता तर जास्तच झाल असेल. महागाई वाढल्यामुळे देव सारखच चेंज करतो. म्हणजे ते काय कर पॉईंट नुसार आता उन्हाळा आहे ना उन्हाळ्यात जास्त लोक येतात फिरायसाठी मग ह्या दिवसात हे रेट लावायची त्या दिसात ते रेट लावायचे असे ठरवतात ते
बरोबर अजून कुठे गेला तुम्ही? नाही मी गोव्याला नाही गेले मी. तीर्थस्थळी भरपूर ठिकाणी गेले पण गोव्याला नाही गेले.
हा ना कुठे कुठे गेलेला मग
मी अक्कलकोटला जाऊन आले नाशिक आमच्या जवळच आहे हरिद्वारला जाऊन आले.
हा कस वाटल तिकडे गेल्यानंतर फिरायला
अ आपली तीर्थस्थ एक मानल जात ते महाराष्ट्राचा प्रमुख.
हा
तिथे अ भरपूर आता सध्या हे अधिक मास होता तेव्हाच गेलो होतो आम्ही
हा हा
गर्दी आणि आपण जिथं देवस्थानी जातो तिथं आपल्याला आपण जिथे देवस्थानी जातो तिथ आपल्याला खूप प्रसन्न वाट आणि आपण परत घरी म्हणजे येण्याची आतुरता नाही राहत आपण घरी आलो किंवा आपल्याला परत तिथच जावस वाटत. हो हो छान आहे. तुम्ही पण बघून, एकदा बघून या ते
हो जायचं म्हणतोय, आम्ही पुुढल्या वर्षी देवाला अक्कलकोटला वगैरे जायचं म्हणतोय. जरा दोन तीन महिन्यांना जरा प्रॉब्लेम चालत ना, घरी मग त्यामुळे, म्हटलं जायचं दोन तीन महिन्यानं जरा,
अक्कलकोट पण छान आहेत. त्याच्यानंतर मथुरा, वृंदावन ते पण छान आहे. फिरण्यासारखं
हो अक्कलकोट आणि ह्याला जायचंय एकविरा
एकवीरात आहेत. ते मुंबईला आहे
हा मुंबईलाय ते दोन ठिकाण तर मला करायचंच आहेत. मी म्हणजे बरेच दिवस झाला म्हणते मला जायचे जायचे पण ज्यावेेळेस जायचं म्हणणार तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम होतो. त्यामुळे दिवस वाढत जातात. आम्ही इकडं आमच्या साईडला कोल्हापूरला वैगैरे तिकडे भरपूर आहेत. बघा बाळूमामा तुम्हाला माहित असतील प्रसिद्ध
कोल्हापूर ला भारीच आहेच ते महालक्ष्मी माता ते तुळजा पूर अक्कलकोट तर तुम्हाला जवळचं ना तिथून
अ तिकडून आहे आम्ही इकड सातारमध्ये राहतो ना मग सातारमधून जरा लांब पडतय.
अच्छा
आणि प्रवास करायचा म्हटलं की जरा प्रॉब्लेम येतो ना जास्त प्रवास करायच नाही जरा तब्येत बरी नसल्यामुळे कारण त्यामुळे मग म्हंटलं जाऊ दे जाऊ थोड्या दिवसानं आणि आता पावसाळा पण चालू होईल उगीच पावसात वगैरे अडकायच आता पावसाळ्यात फिरायचं म्हणजे लय अवघड गोष्ट झाल्या.
बरोबर आता मागच्या मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही तिकडे गेलो होतो अमरनाथला
हा
अमरनाथ माहित असेल ना तुम्हाला,
नाही एवढं काय माहिती,
अहो ते बाबा बर्फानीच नाहि का का ऑटोमॅटिक शिवलिंग
हा हा.
तिथेच तिथे पण गेलो होतो ते पण छान आहे
होय ना.
त्या नंत तर आम्ही वैष्णोदेेवीला पण गेलो ते पण छान आहे भीती वाटते जरा रस्ते थोडे दरीचे पण छान आहे
होय. आम्ही कसं म्हणजे जास्त लांब गेलोच ना अजून आता सुरुवात आहे मग म्हटलं जायच हळूहळू दर वर्षी एक एक पॉईंट बघायचा
लहान मुलं असल्या का आणि जमत नाही ना
हा ना. मग तोच विषय होतो आणि कस घरातल्यांना पण परमिशन काढायला लागते की जाऊ का मग सारखं सारखं घरातली पण म्हणणार की बाबा सारखं सारखं तुम्ही जाताया त्यामुळेसारखं पण जाता येत नाही.
हो ना.
आणि जायचं म्हणलं की मग खर्च पण आला ना तसा
हो. आणि जॉब, जॉब करत असले तर सु्टी पण मिळत नाही तो पण मोठा प्रॉब्लेम असतो
हो मग ते मिस्टरांच्या जॉबला सुट्टी पण भेटत नाही एक दिवस सुट्टी असते मग एका दिवसाचे काही एन्जॉय होणार आणि एवढा लांब जायचं म्हटलं तर जरा दोन दिवस तरी पाहिजेत ना, सगळे ठिकाण वगैरे तिकडचे करून येणार आपण
हो.
मग कसं बरं पडतं वाईज बघितल्यासारखं तरी वाटतं आणि एकदा एका देवाला गेलं की मग तिकडचे सगळेच देव देेव करून येणं घरी आपलं बरं पडतं आणि देवाला गेल्यानंतर कशी गर्दी वगैरे भरपूर असते.
भरपूर असते बरोबर आपण परत परत काय जात
जात नाही आणि मग गेल्यानंतरव देेव पण व्यवस्थित झालं ना तर बरं वाटत नाही तर नुस नावाला जावा आणि या मी त्याला अर्थ पण काय राहत नाही
बरोबर.
मग म्हटलं असंच टाइम काढायचा एकांन दिवस सुट्टी बघून आणि मग जायचं देव देव करायला एकांन दिवस आणि तेव्हा जातानाच म्हटलं सगळ्यांना घेऊन जायचं घरातल्याना पण त्यांना पण दर होईल आपल्यासोबत
बरोबर. नाशिकला पण या कधी छान आहे आमची नाशिकची गंगा
होय ना काय आहे तिथं
गंगा गोदावरी तिथे
होय.
हो पुढे थोडं वीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे ते बारा ज्योतिर्लिंग मधले
हा. बरंच म्हणजे काय काय, पॉइंट आहेत तुमच्याकडे तुम्ही सगळे फिरलात चला-
हो.
हा. असंच होत आपल्या जवळ असेल ना तर आपण सगळं बघून घेतलेलं असते.
बरोबर. हो.
आणि लांबचे लांबचे मग राहिलेले असतात. आमच तसच झालं आता, आम्ही इथल्या जवळचे सगळे बघितले आता फक्त लांब-
लांबचे राहिले हो.
लांबचे बघायचे मुलां सोबत जरा, म्हणजे त्यांना पण बघायला भेट-
बरोबर, हो. आणि मुलांच कस? आता स्कूल चालू झाल्यामुळे काही शक्यच नाही तुम्हाला.
हो.
बाकी काय म्हणता?
काय नाही बघा निवांतय. आता फिरून वगैरे आलोय. आता चाललंय घरातली साफसफाई करायची.
साफसफाई करायची नंतर परत स्वयंपाकाची - तयारी-
हो- तवर स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक होतोय तवर बाकीची तयारी आणि परे सकाळची होत सहन सकाळची तयारी चालू काही रुटीनच आहे बाईकांना म्हटलं तर -
बरोबर. हो ना.
अन सगळे म्हणतात बायकांना काय काम अस- घरात बसून. पण त्यांना कोण सांगायचं? काय काय काम असतात त्यांना.
एक लिस्ट तयार कराव लागेल आपल्याला त्याच्यासाठी- कंटिन्यू चालूच असत.
नवऱ्यांना असं वाटतं की त्या काय करता? त्या घरात बसून नुसत दिवसभर मोबाईल बघता त्या.
हो.
आणि लिस्ट केले तरी त्यात काम एवढी दिसून येतातय ते वा- हा मोजकी काम आहे बाबा दोन तीन पण- ते कामच करायला किती वेळ जातो. हा नाही ना त्यांना समजत-
् बरोबर.
तुमचा वगैरे झाला का स्वयपाक वगैरे, स्वैपाकाची तयारी?
हो स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी झाली. जिरा आलू केले आम्ही.
जिरा आलू?
हम्म.
कसे हो?
जिरा आलू आपले कोरडे बटा बटाट्याची भाजी.
म्हणजे -ते पिवळी भाजी करतात ते का?
पिवळी भाजी जिरा आलू.
हा. म्हणजे त्यात जिर वगैरे घालून- ना टाईप मध्ये? हा.
फोडणी देऊन फक्त हळदी टाकून.
हा आमच्याकडे ते बटाट्याची भाजी म्हणतात ना त्यामुळे मला समजलंच नाही.
हो. जिरा आलू केले, आता मला पुलाव- करायचाय आणि बस झाल्या पोळ्या झाल्या की झाला स्वयंपाक.
होय.
आज थोडं शॉर्टकटच आ हो संध्याकाळी शॉर्टकटच करतो. कारण उन्हाळा एवढा आहे की जेवण नाही जा जात नाव.
नाही ना हो तसच होतेयं सकाळी मी स्वयंपाक केला म्हटलं आता जेवायचं कशाच जेऊ वाटतय नुसतं पाणीच पिलं दोघांनी बी आणि जेवण शिल्लक तसच.
चालेल झाले आप ले म्हनट थँक यू हम्म धन्यवाद.